हा बोला, आवाज येतोय?
हो येतो येतोय बोला, नमस्कार काय म्हणता?
नमस्कार काय नाही, काय चालय तुमचं बाहेर आहात का?
हा बाहेरच आहेत इथेच मुलांना खेळायला घेतलेत.
शाळेतून आल्या
स्कूलमधून येतात. ते तीन वाजेपर्यंत येतात. परत मग झोपणं, खेळणं, खाणं याच्यात सगळ्यांनी जातं.
तेच ना. म्हणजे एकदा तरी त्यांना खेळायला वगैरे आणावंच ला
हो. आणि ते कसं आहे आमचं आहे ना बिल्डिंगमध्ये घर असल्यामुळे ना म्हणजे या एरियामध्ये ना ह या एरियामध्ये ना गार्डन वगैरे काहीच नाही.
त्यासाठी थोडं लांब
लांब पण नाही खालीच गार्डन बी खूप दूर आहे आमीम मेन यामध्ये ना मेन सिटी म त्यामुळे मग इथं गार्डन कुठे आजूबाजूला कुठेच नाही.
हा हा हा.
मग ते खाली बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जेवढं खेळता येईल तेवढंच खेळता येत. मग काही विषयच नाही बाकी कुठे घेऊन जायचा. इथून सगळं ते प्रमोद महाज वगैरे तिकडं खूप दूर पडतं मग घेऊन जायला. हे पंचवटीत प्रॉपर पंचवटीत असल्यामुळे मग प्रॉब्लेम येतो असं.
हम्म.
इथ जवळपास छोटे-मोठे गार्डन बी नाही. मग ते कोणले जातात दिवसभर‌.
लहान मुलांना तसं खेळायला पण पाहिजे नाही तर घरात कसं नुसतं टी व्ही आणि मोबाईल
तेवढंच हाय. तेवढ
त्याच गोष्टी चालू आहेत.
तेचआहे. तेच आहे. मोबाईल म्हणजे टी व्ही आणि मोबाईल मग बरं आपण खेळायला काही दिलं तर ते बी आहे का खेळण्या पाच मिनिटे खेळती दहा मिनिटे खेळती एक तास खेळती पण दुसऱ्या दिवशी बोर होउन जातात ते.
एकच खेळ सतत बोर होतात. आपले म्हणजे आपण कस आधी मैदानी खेळ खेळायसो. किंवा खाली जाऊन मातीत खेळायचं हे खेळायचं आपला दिवस आखा त्या खेळण्यात गेला.
निघून जायचं. आणि इथं ना भीती पण म्हणजे आपण मोकळे एकटे पोरांना सोडवू शकत नाही. आपण सगळं सोडून त्यांच्या मागे धरून धरून बसावं लागत. जाऊन बसावं लागतं.
तेच ना आता आधी सारखं राहिलं पण नाही. म्हणजे आ बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो ना. मुलांना पळवून घेऊन जातय किं काय चालू आहे.
लहान-लहान पोरी एवढ्या एवढ्या पोरी आपल्याला मी लिटरली मी जेवढी नववी दहावी पर्यंत मम्मी पप्पांना माहिती बी नि रायं पाच वाजेला बॅग फेकली स्कूल मधून आल्या आल्या. त्याच्यानंतर कुठे गेलो हे बी कलायचं नाही. माहिती बी पडायचं नाही त्यांना.
पण आत्ताच तसं राहिलेलं नाहीये ना. आता मला वाटत मुलींना तरी बाहेर सोडायच किंवा बायकांच पण अवघडच झालंय. फक्त मुलीच नाही
तरी लहान लहान दोन-दोन, तीन- तीन वर्षाची मुलांना सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. पा ना लोक कुठला कुठला हे राहतो कुठला राग कुठं काढतात.
मग काय तर जे चाललेलं आ त्याताच्या आपण बघतोय आता ते पुण्याच पण प्रकरण जे झालं होत. त्या चार साडेचार मुलीच्या वरती जो काही त्याच्या वगैरे झालेला. आणि लवकर म्हणजे आता त्यांना झाली पण फशीेची शिक्षा वगैरे ते केले. पण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत काय विश्वास ठेवायचा ना?
मग
आणि लवकर पण एखाद्या गोष्टी आणि आता सध्या एकच नाही. म्हणजे आपण मला वाटते एवढ्या अशा गोष्टी आधी एवढ्या ऐकायला भेटत नव्हत्या जेव्हा आपण लहान होतो. किंवा काय दहा पंधरा वर्षापूर्वी आतााच्याच आता खरंच खूपच अवघड झालंय. म्हणजे बाहेर पडायचं अवघड झालंय. किंवा कुणाशी बोलायचं पण अवघड झालंय. कधी कोण कुठल्या रागाने काही करेल सांगताच येत नाहीय.
पोरांवर हो पोरांवर बी आपण कोणाशी भांडण करणं, कोणाशी दोन शब्द वाद घालणं तो सुद्धा चुकीचं झालेला आहे आता. म्हणजे तो राग पोरांवर काढतात.
मग काय तर
ईथ काही सापडले. पोरं डायरेक्ट काय काय काही ठिकण बघितलं का? ते मागे आता काहीतरी तीन वर्षाच्या पोराला छत्तीस वेळा? खाली फेकून फेकून मारलंय. म्हणजे किती भयं? कर आहे. अशा परिस्थिती ऐकल्यानंतर खूप भीती वाटते
थोडासा कायदा जरी कडक केला ना त्यांनी काही गोष्टी हे होतील. पण आता लोकांना भीतीच राहिलेली नाहीये.
अओ समोरचा शहाना मी नाही शानी. अशी मी हुशार आणि समोरच काही नाही. अशी अशत गंमत झालेली आहे. आम्ही काही करत नाही तस सुरुवात आपल्या पाासूनच होती? हे कुठे कोणाला कळत?
नाही मेन गोष्ट अ आता म्हणजे लोकांना आपण म्हणा. एखाद एखाद प्राणी मारायचं म्हणल तरी आप आपल्याला आधी भि भीती वाय आ सहज सहज आपण घरामध्ये मर्डर करतोय किंवा जे का चालली आत्ताच बघतोय एवढी लोक कशी काय? म्हणजे?
ह हां
अ हे झालीय.
हा हा हा खूप भयंकर झालेला आहे आता.
ना ती पण नाही तर बघतोय ना आपण की? एखाद्या प्रेमासाठी म्हणजे? आई वडिलांना सुद्धा मारायला
म ते सांग ते मी तेच सांगते भयंकर म्हणजे? इतकं म्हणजे विचार सुद्धा करू नई. की काही लोकांना एवढा विचार, एवढा विचार पुढे जातो ना की त्या पावलाला आपण पुढे जाऊही शकत नाही? तेवढा विचारही की करू शकत नाही? इतकी भयंकर कंडिशन झालेली आहे. आता अहो काही लोकांना बाळ होत नाही बाळासाठी एवढे प्रयत्न करतात. हे करु ते करू आणि काही ना मिळतात. तर ते पार रस्त्यावर फेकले जातात? पोर काय कुठं गटारीत, कुठं किती भयंकर
हो
काय?
कच कचरा कुंडीत वगैरे मुलं सापड मुली सापडल्या होत्या. मध्ये पण कोणाला तरी सापडलं होतं. पण आता आमच्या बिल्डिंगमध्ये पण मी बघते ना? बऱ्याच जणांना मुलं होत नाहीयेत. आणि ते लोक पण खूप प्रयत्न चालू आहे. त्यांचा
हम्म हम्म.
पण ज्यांना भेटतय त्यांना ते नाय किंवा काही जणच्यात त्यावेळेला पण आपण बघितलं की एका आईने तीन मुलांना स्व तःच मारलय वगैरे.
तेच ना.
ह्या गोष्टी त्यांना म्हणजे काहीच कसं का एवढी पण भी ती कशी काय राहिली नाहीये त्यांना एवढं विचार काय करण्याची कृती तरी कस काय डेअरिंग कुठून आली आहे त्यांच्यात तेच कळत नाहीये.
भयंकर झालेले आता. आता आपण मी आता लिटरली पोरीला जेव्हा बी खेळायला घेऊन येते ना बाई तू ती सांगते मम्मा खेळायला चल, मी येते ती सांगते माझं फ्रेंड ए त्याच्यासोबत नाही मी थांबते तोपर्यंत खेळ, मी घरी चालले तू पण माझ्याबरोबर चल.
मग काय तर आता भीतीदायक तसं वातावरणच झालंय ना की आपण मुलांना शाळेत सुद्धा अक्षरशा आता सोडायचं की ती मुश्किल झालय.
म.
शाळेत सुद्धा पण आता सेफ म्हणजे वाटत नाहीये.
चार चार वेळाने पहिले जुन्या वेळेस पहिल्या पहिल्या गोष्टी खेड्यात सुद्धा अजून आता आता तशी कंडिशन नाय. खेड्यात सुद्धा पोर स्कूल मधून येतात कुठं खेळतात आईवडिलांना कळत सुद्धा नाय.
मग कळ तर.
इथे म्हणजे सगळे पावला पावलावर सेफ्टी. पावला पावलावर सेफ्टी तरी सुद्धा एवढे प्रकार वाढलेले ए.
आणि मोबाईल आपण जरा जरी सकाळी अगदी मोबाईल ओपन केल्या केल्या सगळ्या न्यूज त्याच असतात. आज इकडे हे झाल, आज तिकडं ते झाल. असं म्हणजे सतत तेच आय आजूबाजूला नुसतं तेच चालू आय.
कुठेतरी थांबायला पाहिजे ओ, कुठ तरी थांबायला पाहिजे आणि मेन म्हणजे ना ह्या सगळ्या गो ष्टी एत ना हे सोशल मीडिया मुळेच झालेलं आय खर सांगायाला गेलं तर. सोशल मीडिया कारण हे प्रवृत्त होतात ना पोरं आता काही खूप कमी वयातल्या पोरांना सगळ नॉलेज यायला लागेलंय सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आय.
मग ते सोशल मीडिया मुळेच ना आणि लोक हल्ली लोक कांनी लाजा सोडल्यात पहिली गोष्ट. कारण त्यांना ना अ म्हणजे आपण सोशल मीडियावरती त्याचा वापर आपण काय केला पाहिजे काय दाखवल
काय दाखवलं पाहिजे ते लहान मुलांनक डे -जातो मोबाईल लहान मुलांकडे जातो. आपण काय टाकतोय कसं टाकतोय हे याचा परिणाम आणि मी मला तरी वाटत हा सगळा परिणाम सोशल मीडियावरच ए.
सोशल मीडियामुळ सगळ्या गोष्टी ची चालू आयत ना ते आणि पैसे मिळ
सोशल मीडिया होता का?
अजिबातच नव्हता. मोबाईलच मला वाटतं मी आठवी नववीला गेल्यानंतर ते मोबाईल वगैरे घरातच आले, म्हणजे पहिले घरातल्यांकडे सुद्धा मोबाईल पहिला आले.
म्हणजे बाई आता असा विचार केला ना, तर काही गोष्टी ना आपल्याला माहिती पडायच्या आणि काही गोष्टी लग्नानंतर कळलंय इथ सववी, सातवीच्या मुलांना सगळं कळतय.
आणि आपण म्हणजे ते आताची परण ह्याच्यावर अ म्हणजे. बोलतील पण. आपल्याला काही गोष्टी बोलायचं म्हटलं सुद्धा अजून पणसेलजं वाट ते म्हणायचं आणि त्यांना आता राज
आपल्याला असं असं का बर आहे. हे काय ते कशामुळे यांच्या मनात प्रश्न काय येतात. कारण त्या
ते सगळं सोशल मीडिया मु ते येतात आणि ते लोक तेच बघतात ना. सोशल मीडिया मध्ये
लहान लह मुलांच्या व क्युस वाढते ना जाणून घेण्याची हे जेव्हा डोळ्यापुढे दिसत तेव्हा. म्हणून मग काही मी म्हणते हे बारावी, पंधरावी, सोळावी हे प्रवृत्त होतात त्या गोष्टीसाठी मग
आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत की दहावी आता काल परवा पण मला वाटतं न्यूज मध्ये मी बघितलं होतं ह्याच्यावर की नववीच्या मुलीनी लहान मुलाला जन्म दिलाय. आता हे काय म्हणजे ण जे आदिवासी जमाती शिवाय वाटर जाते वगैरेच नाही पण त्या लोकांना पण काही गोष्टी अजून नाही का कळत नाहीयेत वगैरे पण
हो कोणता ज आाता कोणताच समाज मागे राहिलेला नाही. पण या गोष्टी असं नाही की या मजात ह्या वयात लग्न होतात
नाही, नाही लग्न नाहीच झालं. लग्न तिचं झालेलं नाहीये. ती शाळेतली मुलगी आहे.
मग विचार करा बरं.
पण हेच सगळ्या गोष्टी बघून, बघून असं झाले ना म्हणजे भीतीचच कुठेही जायचं म्हणजे ना, आता तेवढं असं डेरिंग पण आपल्यात पण नाहीे. की हा त्याला एकटं फिरावं किंवा काय असं एवढं राहिलेलं नाहीये आता
तेच ना
आणि मुलींना वगैरे तर आता आपण बघतोय त्या पद्धतीने तर हाली सोडायचंच नाही कुठेच नाही. साधा आपण आता आपल्या नातेवाईकांवर पण विश्वास ठेवू शकत नाही.
नाही, नाही, नाही आता आता मला असं वाटत क शाळेकडूनच सुरुवात करायला पाजे सगळ्या बेसिक, बेसिक गोष्ट शाळेत पासूनच सुरुवात करा एक पाठ राहतो. त्याच्यावढं पुूर्त नॉलेज द्यायच पाहिजे. पूर्ण त्यांना बेसिक शिक जे म्हणजे. त्या पोरां घरी येऊन आई बाांना प्रश्न. विचारण्यापेक्षा शाळेतल्या शिक्षकांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जास्त लक्षात राहतात कोणाच्या आपल्या आई बापांनी चार गोष्टी शिकवल्या ना ते आपल्यावर कधीच विश त्यांनी जरी मथमट प्र त्यांनी जरी शिकवलं तरी परत त्याच पद्धती त्यांची चुकी जरी पद्धत असेल ना शिकवायची तरी ते फॉलो करतात आणि आपण बरोबर जरी शिकवल ना, तरी आपल्याला फॉलो करत नाही.
कारण त्यांना ते त म्हणजे म्हणतात ना शिक्षक लोक शिकवतात जसं की अं आपण कितीही केलं घरात, काहीही सांगितलं अभ्यास करा हे करा पण आ आपला तेवढा धाक राहिलेला नाही पण शिक्षकांच पण असयकी तरी काही शिक्षकांच पण आता दुर्लक्ष होतंय मुलांकडून
हॅलो ऐका ना ताई चालेल बोलू नंतर आपण हा कंटिन्यू करू, चालेल ठेव मग हां बाय.